हदा
हॅलो.
हा आवाज येतोय का माझा?
हा येतोय पण थोडासा म्हणजे व्हॉल्यूम कमी आहे वाटत जरा वाढवतय का?
इंटरनेट विज आहे.
हा हा.
आता येत आहे का?
हा येतो येतोय बोला की.
हा काय करताय काय शिकताय?
काय नाही बघा घरी माझं आता आहे चालूय पोस्ट ग्रॅज्युएशन
हा पोस्ट ग्रॅज्युएशन हो
हम्म.
मग जॉब ते कॉलेज ते करून जॉब ते करता येत काय?
नाही नाही फक्त कॉलेजच की अजून तस कंपल्सरी अटेंडन्स असते ना आमच्या कॉलेज मधी. त्यामुळ जाॅब वगैरे करायला हे नाही म्हणजे टाईम भेटत नाही तसा.
होय ह.
हम्म. तुम्ही.
मी घरीच असते ते पार्लरचा म्हणजे कोर्स झालाय माझा. आणि तेवढंच कसं लहान मुलगा आहे त्यामुळं शाळेला सोडायला आणाया जायला लागत. ते मग घरच्या घरी तेवढंच असले कस्टमर तर तेवढंच नाही तर मग नाही.
ह तेवढं होते घरातल्या घरात.
हा तेवढंच नॉर्मल जातात अ प्रत्येक ठिकाणी पार्लर असते नाही त्यामुळ मग काय सगळ्यांनी घरातल्या घरात पण करतात त्यांनी पार्लरच ते मोबाईल युट्यूबला त्यांनी बघून
हो की.
त्यामुळे एवढं पार्लरच मग आता एवढं नाही चालत ते.
नाही नाही चालात कुठं तुमचं म्हणजे गाव तस सिटी गाव आहे का? सिटे कसं चाले खेडे गावा
म्हणजे तालुक्यामध्ये तालुका आहे आमचा.
कोणत गाव?
तासगाव, तासगाव
तासगाव मध्ये प्रॉपर हा मग जरा प्रॉब्लेम येत असतील.
हा आणि कसं आहे लहान मुलगा असल्यामुळे मी पण मग जास्त नाही बाहेर म अस घरातच मग काय अभ्यास, ट्यूशन स्कूल ते चालू असते रोजच रुटींग त्यातून मग बाहेर नाही भेटत मग हम्म.
हा हा. जरा मुलं लहान असल्यामुळे कुठं बाहेर जाय जायच जरा पॉसिबल हो
हा त्यामुळ तू तुमचं गाव कोणतंय?
माझ इथ चलकरंजी.
इतर करंजी का.
म्हणजे प्रॉपर एक्सेल कांरणजी नाही तसं साईडला एक छोट गाव आहे टाकोडी म्हणून तिथं राहते.
हा हा.
आणि काय तुमचे म्हणजे काय असं व्यवसाय वगैरे आहेत? ते काही नाही असं नॉर्मलच.
नॉर्मलच म्हणजे आमचं नॉर्मलच असं सलूनच आहे ना सलूनच काम जवळ जॉब आहे
होय होय
हा मी काय बाकी घरातच असते लहान मुलगा आहे त्यामुळं काय नाय मग घरातलं आवरायचं स्वयंपाक तेन बाकी मग याला सोडायचं आणायचं
होय की घरात तर काय थोडी घरात तर काय थोडी काम असतात भरपूर असते
हम्म घरातलच भरपूर असतयं त्यामुळे मग होत नाही मग बाहेर पण काय नाही होत
आणि काय नंतर मुलं मोठे वगैरे झाली की जवाब जबाबदाऱ्या पडल्या की मग बघाय
हा थोडं आणि मोठे झाल्यात मग काही प्रॉब्लेम नाही मग काय करायला येतंय
हो होय मुल आपली आप त्याच ती जायला लागतात शाळेत वगैरे चालतंय
हम्म
जॉईंट म्हणजे फॅमिली जॉईंट आहे का अस वेगवेगळ फॅमिली आहे
नाही आम्ही एकटेच म्हणजे एकटेच आहेत त्यांनी त्यामुळं काय नाही असं
हा हा जरासा आवाज तुमचा लईच कमी यायलाय
कमी यायलाय का
होय ऐकू यायला जरा प्रॉब्लेम होयलाय
इथं रेंज रेंज जरा कमी येतीय आता येतोय आवाज येतोय का
तस यायलाय सोडा पण हा बोला बोला
हा म्हणजे कमी यायलाय काय
हो एकदम वोल्युम जरा कमी आहे
मी तरी मोठ्यानी बोलालोय इथे कसं मग रेंज प्रॉब्लेम झालाय काय तरी प्रॉब्लेम झालाय त्यामुळे जरा
होय आता जरा होय होय पावसाळ्यात जरा प्रॉब्लेम हो
हा त्यामुळे लईच प्रॉब्लेम व्हायला ते नेटला पण आणि ह्याला पण सगळ्यालाच प्रॉब्लेम व्हायलाय
हो तिथे आपला आता टास्क मध्ये पण एरर येत होतेच की नेटवर
हा काल हा मीटिंग होती तेव्हा पण अस प्रॉब्लेम येत होते
होय होय चालायचं तसंच करायचं हळूहळू फोन पण आपोआपच कट व्हायला लागल्यात
हा तेच की तू काय स्वयंपाक कराल्यास
होय स्वयंपाक चालू आहे जरा बड्डे आहे ना आज त्यामुळे पोरी सगळ्या चाललंय सकाळपासन
तुझा बड्डे आहे काय हॅपी बड्डे
ओके थँक्यू
हा ते बड्डे असल्यावर सगळ्यांचे फोन तेन येतच राहत्यात दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालूच असतयं त्यांच्या बड्डेच्या टाईमाला
होेय की त्याच्या ते आवाज एक बसलाय सर्दीमुळ आणि बोललं बोलण सकाळपासून अभ्यासात
हा ते बड्डे असल एका दिवशी म्हणजे सगळ्यांना तेव्हा म्हणजे फोन मेसेज तेन चालू असतात तेव्हा बड्डेच्या दिवशी तर सगळ्यांना आठवण येत्या
होय त्याच दिवशी सगळ्यांना दिसतय कोण तर हाय बाबा अस अ
डे हा सगळ्यांसाठी स्पेशल असं सगळे कॉल तेन चालू असते सगळ्यांचा
हम्म आणि हे तर एक कॉल हेच फोन अ फ्रेंडचा टास्कसाठी पण थोडं बोलायला लागते.
हा
मग जरा होते त
हम्म तुझ कॉलेज तेन कितीते किती असते म्हणजे अस कॉलेज क्लास
कॉलेजच असते फक्त क्लास वगैरे आता काय नाही माझं आता सेकंड इयर ला काय बारा ते चार साडेचार पर्यंत असते पण मला जरा लवकरच जायाला लागत ते सोडा आठ वाजता बाहेर पडते मी घरातन
हा
हम्म ते लांब म्हणजे कोल्हापूरला जायला लागते ना
हा हा कोल्हापूरला जाताय काय?
हम्म शिवाजी युनिव्हर्सिटीला
हा हा तिकड काय हम्म हम त्यामुळ मग लवकर जाया लागा हम्म
बसेस वगैरे भेटून सगळं ते जाऊपर्यंत होतेच तेवढ टायमिंग
होय होय तो परन होतय ते टयमिंग ना ते बसच तेन त्यामुळ गरदी असत्या
होय आणि आता पावसाचा लहीच प्रॉब्लेम येतोय सगळ्याच गोष्टींमध्ये प्रॉब्लेम असतोय
हम्म पावसाळ्यात लेय प्रॉब्लेम होतोय.
नाही तर काय? आणि त्यात बाहेर आ काय म्हटला
तरी तुमच्या म्हणजे तिथून लांब आहे काय कोल्हापूर म्हणजे अस अंतर लांब एक दोन एक दोन एक दीड किती यार पस्तीस किलोमीटर होय काय हम्म हम् हम् त्यामुळ
लवकरच जायला लागतेय जरा
हा हा हा होय
चांलुन लवकर गेले की टाइमिंग मध्ये पोहोचते संध्याकाळी पण जरा यायला वेळ होतोय.
होय बस तेन भेटत नाहीत लवकर त्यामुळे प्रॉब्लेम होतो ना
जॉबला वगैरे जाणार माणसाने असतात ते आणि वेगळीच
होय होय त्यांच रोजत रुटिंग चालू असते ना त्यांच त्यामुळे
करायचं तसच- कस तर वार्षिक पर्यंत बिर्याणीमध्ये आता आवाज येईन काय तुम्हाला
हा जरा आडकालाय जरा
हम्म अस चालयच प्रॉब्लेम आहेच आता.
तेच कि प्रॉब्लेम हम् माझा खर येतोय ना क्लिअर असा आवाज
येतोय येतोय फक्त जरा अस कमी यालाय होय
होय काय
हम्म
हम् स्वयंपाक तेन सगळा येतोय
हो येतोय सगळ दहाला की कॉलेज असत गेले त्यामुळे एक टायमाला संध्याकाळच माझ्या अस्ते हम्म मम्मी कामाला जाते ना आमची
हा हा हा त्यामुळे काय
त्यामुळे माझ
तेच आल्यावर पण कंटाळा येतोय लवकर म्हणजे आल्यावर पण कं काय ते कामावरून ते त्यामुळं
माझं पण आता उगाचय कॉलेज नाहीय म्हणून सोडा नाही तर कॉलेज असल कि मग मी पण जरा ळा करते
होय तेच की कंटाळा येते बाहेरून आल्यावर कॉलेजवररून कामावरून आल्यावर कंटाळा येतय
होय आणि बसेस मध्ये किती हाल होत्यात आपण म्हणतोय खरं एका जागी बसून यायला जरी लागलं तरी पण ती नको वाटतय
होय भरपूर हाल होतय गर्दी टायमिंग सुटायचं एक आसतय कॉलेजच जॉबवाल्या लोकांचं ते त्यामुळं प्रॉब्लेम होतय
हो तर ह्यांनी अजून आता म्हणजे एवढी गर्दी ना तर एवढ गर्दी असते की अक्षरशा ढ ढकलून जागा कर
होय ना हम्म
हम्म एक वर्षता फस्ट इयरला असताना लइ प्रगती केलेल आपण या वर्षी नकोच वाटय लागलय आशात कॉलेज
होय मग काय एवढं प्रवास ते नको वाटतय आणि गर्दीत न ते त्यामुळे नको वाटतय ना फर
हम् हॉस्टेल वगैरे असलं हॉस्टेल वगैरे असलं तर काय म तिथल्या तिथं होतय
पण घरच्यांची परमिशन पण पाहिजे ना हॉस्टेलमध्ये वगैरे
हो आमच्यात जरा हेच पडतंयच हम् मुलीना जरा भेस्कीच्या हॉस्टेलमध्ये
होय म्हणून म ये घरी येऊन जाऊ ना होय आणि आमच्यात तर ला मीज लागतोय सगळ्यांना घरात पहिला
होय का कार हॉस्टेलला नकोच होय मग आता सवय झालेली असते. ना त्यामुळे नको वाटतय ते
होय की काय नाय
हा